हॅलो
हा नमस्ते मॅडम
नमस्कार ताई काय चाललं
चाललय चाललंय बोला ना तुमचं काय
हा आमचं इथेच घरातलं काम आवरून आवरून दम छाक होते दुपारी थोडा आराम करू म्हटलं पण मग म्हंटलं बोलून घेऊ
त किती पण काम करा किती पण काम करा लेडीज साठी कमीच असते नाही का
कमीच आहे हो बरोबर हो ना काय चाललं काय केलं आ स्वयंपाक हो जेवण झाले
अच स्वयंपाक गाज दे आहे ना डाळ भात भाजी आणि कोबीची भाजी केलेली हो
ह
अच्छा बाकी काय काय बनवत येतं ताई तुम्हाला?
अ मला तस तुम्हाला रायआवळांचं लोणचं येतं का ओ ताई? म्हणजे माझी स्पेशालिस्टी मी तुम्हाला सांग मला राय आवळेच जे लोनचं आहे ना रायआवळी छोटे छोटे आवळे असतात बघा
आवळ, आवळ हो हा माहिती, माहिती आहे माहिती बोला ना
गोड आंबा करतायत म्हणजे गोड अ रायावळी करता येतात मुरब्ब सारखं
अच्छा कसं करता ताई? आप रेसिपी सांगा ना त्याची
हो ना आपले रायावळे असतात ना ते धुवायचे नाही बर का फक्त कपड्यानी पुसून घ्यायची
बाजारातून आणल्यावर धुऊ नाही
नाही धुवायचे नाही पुसून घ्यायचे धुवायचे नाही. धुतले का ते पाण्याने ना असं हे होऊन जातात चिकचिक होऊन जातात.
तर ते पुसून घ्यायचे आपल्या कपड्याने चांगल्या कपड्याने आणि त्यानंतर थोडीशी साखर टाकायची आणि किंचित अर्धा कप आहे ना त्यात पाणी टाकायचं आपल्या अंदाजानुसार रायआवळे किती आहेत हा साखर टाकून पाणी टाकायचं. त अर्धा कपच पाणी टाकायचं जास्त नाही आणि हलवत राहायचं साखर पूर्ण वितळेपर्यंत साखर वितळली का कि त्याच्यामध्ये ही आवळी टाकून द्यायची राय आवळे आपण पुसून ठेवलेले असतात ते राय आवळे पुसून मग ते हलवत राहायचं, हलवत राहायचं कमी गॅस वर त्याला चांगलं ते आपल्या रायावे हिरव्या रंगाचं असतं मग ते चांगलं चॉकलेटी किवा केसरी केसरी कलर येतो ना असा कलर येईपर्यंत चांगले हलवत राहायचे हलवत राहायचे आणि चेक करत राहायचे शिजलं का म्हणून आपल्याला अंदाज येतोच आणि ते चांगलं शिजलं की शांत त रात्रभर अस म्हणजे तसच ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी काचेच्या बरणीमध्ये भरायचे इतके सुंदर लागतात ना.
अ कोणी कोणी गुळ पण टाकत ना गुळ, गुळ
हो गुळ पण टाकत गुळ तर छानच आहे पण मग साखर सगळीकडे चालते म्हणून मी साखर बोलली तर आमच्याकडे गुळाचाच प्रकार आहे साखर आम्ही खातच नाही तुमच्याकडे अजून काय चाल नवीन बनवतात ताई?
आमच्याकडे काय आता त्याचं आमचं बिर्याणी वगैरे छान बनवतो आम्ही
हो का हा हा हा तुमचा मसाला छान लागतो नाही का? तुमची मसाल्याची रेसिपी सांगता येईल का ताई?
हो हो सांगता येईल ना
सांगा बोरं मी लिहून घेई
हा हा एक ऐका ना सांगु
हा सांगा तई सांगा
हा एक किलो जर मटन किंवा चिकन जर असेल तर त्याला कांदा त्याच्यापेक्षा डबल म्हणजे दीडपट घ्यावा लागत हा कांदा एकदम हा कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा
हुम्
एकदम पातळ पातळ आणि त्याच्यानंतर मग आलेलं लसून घ्यायचं हिरवी मिरची थोडीशी घ्यायची कट करून नाही का पीस करून घ्यायची त्याचे त्याच्यानंतर दही पाहिजे टोमॅटो पाहिजे
अच्छा.
कोथंबीर पुदीना
हम्म
हा आणि नंतर कांदे कापून हा कांदे कापून घेतल्यावरती त्याला मस्त फ्राय करून घ्यायचे नाही गॅ थोड सोनेरी सोनेरी झाल्यासारखं असं झाले पाहिजे एकदम जास्त काळे पण नाही करायचे असे कडक कड त झाली पाहिजे अस करून पूर्ण फ्राय करून घ्यायचे त्याच्यानंतर चिकन किंवा मटण धुवून घ्यायचं स्वच्छ आणि त्याच्यानंतर त्याला त्याच्यामध्ये अं दही टाकायच्या अगोदर नंतर आलं लसूण टाकायचं कच्च्यामध्ये या कच्च
कच्यात ह ह
हा आले लसूण टाकायचं दही टाकायची थोडा पुदिना कोथंबीर आणि जो आपण कांदा हे केलाय ना नाही का फ्राय करून घेतलाय ते कांद्याच्याशी हाताने चूर करायचा बारीक आणि तो टाकायचा त्याच्यामध्ये अर्धा कांदा टाकायचा हा आणि आणि ठेवायचं आहे ना का हे करायला थोडं नाही दही लावून ठेवायचं थोड्या वेळ निदान अर्धा एक तास तरी पाहिजे तसं लावून ठेवलं ते दही जेवढी त्याच्यामध्ये जाईल ना तेवढी टेस्टी होते.
अच्छा.
ह हा आणि त्याच्यानंतर मग ते झालं का एक साइडला भाताला पाणी ठेवायचं नाही का ते उकडीचा भात असतो ना जिरा याच आपलं बिर्याणीचा भात
हा हां
हॅलो
हो होत एक बोला ना बिर्याणीचा भात असतो आपला
हा बिर्याणीचा भात पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये गरम मसाला वगैरे टाकायचा नाही कधी तमालपत्ता वगैरे शहाजीरा अ थोडीशी लवंग जिरी आणि ते टाकायचं थोडंस मीठ टाकायचं आणि थोडस तेल टाकून उकळी येऊन द्यायची चांगली पाण्याला आणि त्याच्यानंतर आपला जो भात आहे ना आपण कवी रेण्याचा त्याला थोड्या वेळ पाण्यामध्ये ठेवायच अगोदर येवकळी स्तोवर
हा
गार पाण्यामध्ये आणि मग दधोन त्याच्यामध्ये टाकायचं नाही का कोणी को तसं पण टाकत
हु़़
पण कसं भात कधी कधी कुठं पण पडलेला असतो कसा पण असतो त्याच्यामुळे मी धुवून घेते
अच्छा हा
हा आणि मग ते उकळीमध्ये टाकायचं उकळीमध्ये टाकल्यानंतर तर दोन चार वेळा नाही का चांगली उकळी आली का मग पाहायचंच थोडंसं नाही का दाबून कर कच् आहे का कसा आहे नाही का म्हणजे अर्ध्याच्या व ज शिजला पाून पाून भात का म्हणतो हा तसं करायचं आणि थोडसा थोडीस त्याच्यामध्ये कच्च राहायला पाहिजे असं मग त्याचं पाणी काढून घ्यायचं पूर्ण
हा
आणि मग ते. इकडच भात हे तोपर्यंत मग इड मसाला करून घ्यायचा सगळं नाही का.
हम.
त्या आपण. ते बो चालेल. बिर्याणी मसाला पण टाकाय लागतो ते आपण दही व टा बि्याणी मसाला थोडासा मिर. पावडर हळद पावडर थोडीशी धना पावडर पण टाकायची आणि मग मेंटेन करायला ठेवायचं. आणि मग आता तेल गरम करून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये हा सगळा मसाला टाकायचा नाही का.
हा.
गरमसा वगे टाकून म ह. आपण जो चिकन मटन जे आहे त फ्राय करून घ्यायच नाही का.
हा हा.
होऊ. चांगलं त्याला तेल सुट. नाही तोपर्यंत.
हा हा.
चांगलं नाही का आहे. ते करून घ्याय. सफाई करून घे.
हम् हम् हम.
आणि मग पाहायचं का.
हम्म.
चिकन मटन झालेय का नाही आणि त्याच्या. तर मंग एक, पातेल घ्यायचं मोठं. खाली आपल्याला काही तूप वगैरे तेल वगैरे, काही टाक - रेसपी टाकाय
आच्छा.
आं. आणि नंतर म मंग. एक भाताची, लेयर टाकायची. नाय तर आदीम मसाला टाकाय तर, ते.
हम्म्.
शिकर कायची त्याच्यावर परत एक भाताची लेरीा टाकायची आणि म
हम
अंकलर टाकायचं नाही ठी का
हा हम हम. अच्छा. म्हणजे त्याला बरेच कुठाने आहे का. भाताचं वेगळं ह्याचं वेगळं त्याचं वेगळं है ना.
कोणता आपला.
ह्. ह्म.
हा को
हा.
त, तो आण. नी वरुन, फ्राय केला. तुम्ही मुस्लिमये ना?
हा-हा.
हा. शिरखुरमा कधी, पीलात का आमचा? ‌
हो मग आमच्याकडे आहे ना त्या म्हणजे आमच्या ओळखीचे आहेत ते नेहमी सणाला बोलवतात माझी मैत्रीिण ना शिरकुर्मा खायला बोलवतात तेच ना शेवया तुमचे सगळे ड्राय फ्रूट्स वगैरे टाकलेले असतात हा.
हो हो हो हो हा तेच असतं आणि गोड गुलबुले म्हणून असत
ते हा गोड गुडगुले बरोबर
ते गावाचे पीठाचे नाही का भज्या सारखे गोल हा म्हणलं प तुम्हाला माहित आहे काय
अरे ना माझी मैत्री नाही ती आम्हाला सणाला बोलवते ना आम्ही जातो
हा प्रत्येकाच्या स्थानामध्ये वेगळे वगरे नाही का असत
वेगवेगळे हो हो तेच तर पण ते नाही तुमच शिरकूर मग पण आम्हाला नाही तसं जमत तुमच्यासारखं बरं का
ह
मी करून पाहिलं तिने मला सगळं सामान दिलं पण ते तसं नाही च म्हणजे तिच्या हातची जी चव आहे ना ती माझ्याकडनं नाही झाली ती चव वेगळीच लागते तिच्या हातची छान लागत तो शिरकुर्मा खायला हॅलो
सं
काढत ते हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. ताई आवाज येतो का. हॅलो. हॅलो.